हॅलो येतय का आवाज
ह येऊ
हो उचलला ना आवाज येऊन राहिला का
हो येऊ
हॅलो
हॅलो आवाज येउन
येऊन राहिला ना
हो
नाही नेटचाच प्रॉब्लेम आहे हो काय
येउन राहला ना आवाज
ते नेटचा प्रॉब्लेम आहे ब काहीतरी पण आता लोक मस्त फोन लागले ना आता झालं काहीतरी नेटच.
अ येऊन राहिला मले तुम्हाले येऊन राहिला आवाज
हो येऊन राहिला न
अ काही नइ ओ मगा शेतात गेली होती मी फोन लावला होता तुम्ही त्यावेळेस तेव्हा चालू आज निद्याले बाया होत्या वावरात
हो हो
म्हणून मग मी उचलला तो कपडे राहिले धुया्चे म्हण म्हटलं मंग करीन मंग जेवण गिवन केलं झोपलो थोडा वेळ
हो नाही तर काय अंग टाकलं म्या त अंग नाही टाकल कॉलच्या नांदी त इकडे गेली ते केळी काप्याले माणस आहेत त
ह
ते कापून राहिलंयत मग आता ती वावरात गेली ती जवळ आहे आमचा वावर निरा
ह
वाळघ्या सारखंच आहे वाळग्याच्या खाली वावर आहे नदीच्या कठारे आहे तुमच्या तुमच्या गावात येते हे नदी
हा का
हान हा जवळच आहे गेली तिकून चक्कर मारून आली. आंगताक तो होतल पण ते काच आज सर्दी झाली तब्येतही बिघडली
हा ना कायच माय जराबर अंगटाका वाटते वावरातून आल की
हे वातावरण बिघडलं की एकखेप बीमार पडणेच आहे.
हा आहेसस
अ वातावरण बिघडलं की एक एक कप तब्येतच बिघडते
हा अंग टाकतो म्हटलं थोडा वेळ त झोपही लागत नाही वावरातून आला घ्या पाय दुख सरे वावारातून आलं की झोपा वाटते म्हटलं हम्म
पाय दुखतात लगे असं तब्येत बिघडते सगळी.
हो काय म्हणते पाणी तिकडे?
हे पाणी असं थुई थुई आल आता जर हे करून ठेवलं. थुई थुई आलं चिक चिक सर स काय आता डवरेही चालतात की नई काय माहीत?
नाही चालत नाहीत की.
नाही ना ये थुई थुई पाण्यान चालतच नाहीथ.
आमच्या मजूरया गली बाया पाच शंगेरी असताे कायय
हां. कायब
उद्या पाणी काय म्हणते काय माईत आज बाहे न पराठीे आहे ना.
होव का.
हो काय होते?
पाणी काय आहे ते म्हणजे
हो ना डोरी वखर काई चालत नई.
नई.
पानेजन
काहीच नाही चालत आता आम्हालाही तास तासच निेंदायला गेन बाईजवळून.
मग आहेस त सोरी काय करत.
कऊन चालतच नाही ना हे मंग आता डव सा दोन तीन दिवस चालला नाही कि तस अधिक हे भंगवून जाईल.
आणि् आता तास तास काढलं ना अजून कतीून राला
तसा फवारा मारेला आहे तसावरचा.
हाव ना.
पण तरी ते दाट झालं आणि त्याच्यात आणि ते शेंगीचे झाडही नींगाले.
नाही ते निंद्या पक्षक होतत नाही ते पट मोकळ होते.
हां खट्टा केल मोकळ होती पण मंग ते आम्हाले येतात. बिना निंद्याचा शैय ते फवारा मारलेला आहे तसं आहे बर चक. तास पन ते.
आम्ही तास तास काढला आता अजून दोन दिवस पुरते निदान पाणी. आता उद्याही जायं लाग परवाही जाव लागते.
हं.
हम्म उद्या परवा तर होतय ना कॉल करणं म.
किती झाले मंग आता? मला झाले पूर्ण आता एकच राहिला.
तोघी जनि बो
एकच राहिला त्यातले प पंधरा फ फुल भरेला आणि पंधरा खाली गेले.
म ते तेच.
पंधरा खाली गेले न पंधरा भरले. इलाजच नाही मग आता काय करा. हे बाया कोणी उचलते कोणी उचलत नाही. कधी रेंज असते कधी नसते असं आहे ते. हां.
आम्हाला कस तुम्ही कोणाचं काही कोणाचं काही.
तुमचे असतील ना काही झिरो झिरोवाले आहेत की नाही?
बापा तीन दोनच आपण जेवढं बोललो की नाही ताई तेवढेच फक्त दोन
हो काय किती भरेल आहेत पूर्ण?
दोनच.
दोनच भरले काय?
हम्. बाकी चे दोन, दोन
आळ काय, मले अर्धे खाली आहेत अन अर्धे- तीस झाले पण अर्धे खाली अर्धे वर हाय.
हो ना.
झाला आता एक कॉल लावला कि होऊन जातात.
हो ना, हा झालेवर लाव ना मग माला ई ना झालाय आता आवाज.
हो आवाज ई ना झालाय लागते की नाही काय माहित आता.
हा ना काय फायदा मगाशी कॉल केला झोपूनच तीन जेवण केलं झोपली मी.
काय म्हटलं?
तू कॉल केलेला त्यावेळेस मी झोपलेली होती.
हो ना अंग टाकलेलं असल की उसला वाटत नाही पण म्हटलं हे रेंज होती मगा फुल फास्ट रेंज होती फट फट कॉल लागले. हा मग त्याच्या जना म्हटलं हे झाले पाहिजेत हे पटकनी. हे मंग का आता या तीन चार वाजतापासून झाली कमी ते.
हो ना.
येले लय रेंज पाहिजे या फोनले. या फोनले म्हटलं लय रेंज पाहिजे. कोणत्या आहेत काय माहित हे कॉल खूप रेंज पाहिजे.
हम्म आताही पानियाळच नामच गेत होगावचा
काय म्हटलं?
आणि चालू होतो म्हटलं आता चांगला शो घालता. आपल्या कडूून आता हो
हा ना आम्ही तर अंदरच टाकले आहेत आता डायरेक्ट पंख्याेतच टाकीन ते.
हो भाई काय करु त्या.
न्या आना न्या आना तक
हो पाहिली तर बलो वर जा खाली हाय अजून
नाही तर काय सरळ आहे पहिलेच तर हातपाय थंडी हाय गार झाली धंद्यान.
धंदा पाहिला काय घरचाच समजा हा पण खूप आहे ना तोच
हम्
करता.
आमच्या गावातल्या आता बायात काही आहेत त्याच्यात लावा लागत होता.
हा बिचारे आमच्या गावात नाही पण त्या हाय, हॅलो, पाठवत नाही. तिच्यावर.
हा. ग्रुपवर
आम ते गावले आहेत मग
हो ना लय आहेत दानापुरातल्या म्या आता दोन चार जणी दानापुरातल्या फोन लावलता.
त्यात म ज तुम्ही पावते
हा.
हो.
काही ईवर खर्च येत ना आपल्या याच्या रेट
आता जमला रा ला
हा. नाही ना पटपट कॉल झाले बरं होते.
आणि
हो ना आता हे, अखोजी झाली की, आपल्या अं.. एकादस झाली की-
त्या नंबर हो
हो.
ब
एकादस झाली की म्हटलं, अखाडी येणार आहे आता.
होय.
एकादस झाली कि, अखाडी येणार आहे.
आता आखाडीकडे झडी शते ही पण झाले आ शेताले काम त कत बरत
हो.
लंदन ख
काळजी कराय लागते.
हो
निधन खुरपन काही आता लावातन लागतच नाही काही. काय असला आत काही लावलं तर बी येत नाही ते फायद्याचे घट नाही
हा म्ह जे उडीत बिडीत लावा जरा दगेंदी लावायच असत
हो, आमच्या इकड उडीद उडीद देत नाही बाई. त्या पोरी- फोन चालल्या मायात पाय वरती, होथे तिकून गेलं इिकून काय
मता कती
मया हा नाही मयात नाही माघरून- घरूनच दिसते म्हटलं.
ओ माय बाई व
हा घरूनच दिसते इकडे बाहेर बसेला, अशी भाजीवर उंचीवर घर आहे लय.
हो
अतूनच दिसते.
ह ना
कोण गेट उघडलं वाळग्याचं पहिले वाळगाय वदर.
ह
आणन लागे तिघं तिघं बच तीन व्हाळ घे तशी दर
हो.
खाली मळा हाय, तो मळा आमच्या जवळ आहे.
हो का.
हम्म.. त्याचे त्याचे वावर तिकडे आहेत वारी रस्त्यान.
हो.
देराचे द दोन्ही देराचे वारंवारी रस्त्याना आहेत. इकडे हा दानापूर रस्त्या ना. हे शेवटी आमच्या कलव्यावर आहेत की नाही हे, ते डांबरेच- तिनाचं हे आहे बांधेल अति ह हिवरखेड रस्ता इकडचा.
हा.
हे दानापूर रस्त्या ना इकडे आहेत दोन वावरं ती.
तीे काय म्हग घुमती येतं.
माझ्याजवळ साडेचार एकर आहे बघायत.
हो हो.
हम्म.
त्याच्या जोड जास्त आहे देरा जोड लय आहे ते मास्तर आहे ते मास्तर आहेत.
हो.
हम्म तुमंग
नाही त्याच्या जवळ जास्त आहे ना बारा एक्कर आहे ना मग त्याची आम्हीच सांभाळतो ना.
हो का.
हा मंदव्यादराच मंदिरा जरा जवळ साडेपाच चक्कर आहे ते स्वतःात सांभाळतात.
हो ना. हो रा आहे ना आ बी चिरी जाय ग ब.
हां.
तमच सगळी.
केळी या मळ्यात केळी आहे त्या
हो.
तिकडे पाच एक्कर पराठी आहे आणि त्याच्या. त्याची ते दहा एकर आहे पराठी सगळी त्याच पुूर्ण आमच्यात जवळ असते ना.
होवना.
मा मास्तर आहेत की नाही ते.
हो हो.
त्याच आमच्या जुड असते ना कॉनमेट आहे ना दान याले तेलारले.
अ ना.
हा शाळा आहे लिटल स्टॉ कॉन्व्हेंट आहे कि नवीन.
हा हा विशल.
हा नवीन ते रहात मले.
हो.
हा ते स्वतः शाळा आहे आमची.
हो ना.
लिटल स्टॉ कनमिक.
काय म्हण म्हटलं तुम्ही करा तिकून कॉल मग.
हो हो झाले. मबरे.